करे काय आवाज हा येतोय. हा हा कोणत्या टॉपिक वर बोलायचं.
कोणत्या टॉपिक वर बोलू आधी सांगायला पाहिजे.
नाही आता सगित,
हा बोलू मग आपण शाळेविषयी बोलू आपण,
हा चालेल, शाळेबद्दल तुमच्या शाळेबद्दल, काय नाही आता आवडलं चहा वगैरे,
हो का,
हम
जेवण वगैरे किती वाजता बनवता तुम्ही.
साडेसहा सात वाजता घेते बनवायला. आठ वाजता हा आम्ही जेवतो. तुम्ही किती वाजता जेवता.
आम्ही सातला बनवतो. आठ साडेआठला जेऊन घेतो.
हो का. मग जास्त काय बनवतात. तुम्ही म्हणजे काय खाता तुमच्या फॅमिलीमध्ये.
हा व्हेज नॉन व्हेज दोन्ही असत आमच्याकडे. तुमच्याकडे असतं काय?
हो खाता ना आमच्याकडे पण. आमच्या आमच्या म्हणजे गावाकडे तर तेच फेमस मटन, फिश
हो ना मटन. मटण जास्त आवडत.
म्हणजे आमच्याकडे ना इथ जत्रा येते. म्हणजे जानेवारी महिन्यात आमच्या इथं ना जत्रा भरते. म्हणजे देवीची जत्रा भरते. तर ते मोठ कार्य करम करता कि बोकड्या वगैरे कापता. अजून पाहुणे वगैरे त्यांना बोलवता. असं चांगलं वाटतं इथ.
आमच्याकडे नसते असं काही जत्रा वगैरे.
नाही का
हा मैत्रिणींच्या घरी वगैरे जत्रा वगैरे असल्या कि मग आम्ही जातो मग ते छान असतं जेवण जत्रेच चुलीवरच वगैरे.
हा ते चुलीवरच खूप छान वाटत. म्हणजे लागत अजून. ते जिवारीची भाकरी.
ज्वारीची भाकरी चुलीवरचं मटण. म त्याचा जो फ्लेवर असतो तो वेगळाच. अ चव असते ती वेगळीच.
हा
हम्म बाकी आणि काय काय इंग्लिश वगैरे आवडत
हो का जास्त आमच्या घरात फिशच खातात. सगळे म्हणजे त्यांना तेच आवडतं.
हो काय. मच्छी वगैरे स
हा
आणि व्हेज मध्ये काय काय आवडतं तुम्हाला.
वेज मध्ये वरणबट्टी.
अच्छा ते कसं बनवतात.
वराण बट्टी.
हम्म
तुमच्या तिकडे नाही खाता का.
नाही खात.
गहू गहू नाही असत का. गहूला ते दाळून घ्यायचं म्हणजे थोडं रवा अन् त्याच्यात हा त्या पेठामध्ये ना अजमेर अजून हळद, लूण अ हे सगळं म्हणजे अजून ती अ मेथी नसते का कस्तुरी मेथी हा ते अजून मकाचं पीठ ते सगळं टाकावं लागत. आणि तिचे मस्त गोलगोल हे हा गोलगोल हे करावं लागतं तिला म्हणजे आपण चपाती कश टाकतो
हा हा
हा तस करावं लागत तिला आणि ते याच म्हणजे ते बॉल त का आप्याचा भांडा
हा हा
हा त्याच्यात टाकून तिला हा-
आप्यासारखं तर ते फ्राय करायच अच्छा हा आणि मग व- ण आपण नेहमी रेग्युलर करतो तस करायचं डाल-
खूप छान लागत वांग्याची भाजी अजून- आता सध्या पाऊस चालू होता हा आधी म्हणजे- पुरणपोळी खूप चालू होती आता.
हा पुरणपोळी माझ सासूबाई खूप छान बनवते पुरणपोळी. मैद्याची बनव.
सांगा ना मग थोडस रेसिपी तुम्ही नाही बनवत का?
नाही मी नाही बनवत मला नाही येतं म जास्त मटन हा बघितलं? ते मैद्याची बनवतात तस पीठ असतं मैद्याच ते एकदम अस पा- तळ करतात त्या
हो का म्हणजे ते डोसा सारखं का-
हा एवढं पण पात म्हणजे जास्त पातळ नाही आपण ते मस्का- ब पाव वगैरे बनवतात त्याला ते कसं पातळ असत. तस एकदम पातळ असत हा आणि- हा त्या मस्त बनवतात. मला जास्त अस ते चिक मटन वगैरे मी ते बनवते व्हेज पण बनवते पनीर वगैरे-
हा
ह पण पनीर मग जास्त नाही आवडत?
हा
बाकी आनी
काय नाही तेच रोजच रुटिंग.
हो
ते आता कस म्हणजे या दिवस- म्हणजे आम्ही तर शेतामध्येच लावून घेतो मेथी, कोथंबीर, भेंडी वांगे.
छान आणि आपलं तुम्हाला सगळं ऑरगॅनिक भाज्या भेट-
हा म्हणजे ताजा ताजा असता हा मार्केट मधून नाही आणता आम्ही म्हण- ते शेतामधूनच आम्हाला जेव्हा आणायचं असतं तेव्हा ताजे ताजे आणून घेतो आम्ही.
हा
पा पावसाचा प्रॉब्लेम होता आता दोन म्हणजे दोन तीन दिवस? आतापासुन पडायला सुरुवात झालीय पावसाला आता लागवड सुद्धा- सुरु झाली मग आता लावणार आम्ही भेंडी वांगे बाल अजून कोथंबीर
हा मला भेंडी वांग खूप आवडत- ह तेच भेंडी चवळी नाही आवडत मला भेंडी वांगी खूप आवडतात. वांगी खूप आवडतं मसाला- करून भरवण वगैरे छान लागतात.
अ ते भेंडी आणि चवळी ते दोघे मिक्स करून हे बनवलं ना खूप छान लागत. ताज
अच्छा हो काय? हम्म अजून कोणत्या कोणत्या भाज्या असतात तुमच्या-
अ वांगे बांगे लावता वाल असत ते कारले असत अजून? अ अजून बटाणे पण लावता
हा आणि आता काय काय आहे मग
आता आता तर आम्ही शेतात काही लावले नाही आता आम्ही फक्त कापूस लावलेय
ह े मता पाऊस नाही म्हणून काय लावलं नाही काय तुम्ही
हा आधी फक्त शेत तयार करून ठेवले होते आता पाऊस सुरू झालाय म्हणून कापूस लावला त्याच्यानंतर ते कापूस झालं की मक्का लावता मग नंतर आता ते थोडस निघायला लागले जमिनीतून मग आता भाजी वगैरे ते टाकणार शेंगा पण लावतो आम्ही शेतात खूपच मेहनत लागते सगळं पाऊस वर डिपेंड आहे पाणी हा ना मग ते पाऊस वर येते नाही आता पाऊस चांगला पडला की ते पिकं चांगली असत ना
अच्छा आता जून महिना संपाला आला तरी पाऊस नाही मग त म्हणजे तुम्हाला असं म्हणजे प्रश्न पडला असेल नाही आमच्या इकडे मला जास्त माहित नाही शेतामधलं म्हणजे फारम भलं म काही माहित नाही जास्त एवढ
चांगली गोष्ट आहे मी शेतकरीचीच मुलगी आहे म्हणून सांगते तुम्हाला
हा छान वाटत असं म्हणजे हा ना तर छान वाटत असं
हा लहानाची मोठी झाली ना ते बघून बघूनच
हा ह् मग ते तुमचं मरत पाऊस नाही म्हटल्यानंतर मग प्रश्न पड अस ना कधी लावायच कधी नाही पाणी नसल कि म प्रॉब्लेम येत असेल ना
हो
स ना ते पाऊस आता जून महिना संपायला आला तर पाऊस नाही ते अधिक मासामुं सगळं प्रॉब्लेमच झालं ना ते लवकर आलं त्यामुळं म्हणून पाऊसाच प्र नाही
पौर्णिमा म्हणजे सण पण येतील ना वट पौर्णिमा नाग पंचमी म्हणजे आमच्या गावाकडे ना ते तीच तीच नाही का त्याचा कार्यक्रम पण करता मोठा कार्यक्रम करता तुमच्याकडे
नाही अस असं काण एवढं जास्त असं घरग होत म्हणजे असं असं घरगत तेच करतात जास्त
अच्छा पण गावाकडे ना खूप मज्जा येते शेतीचा कार्यक्रम हो हा
्छ तुम्ही जाम मजा करत असाल
हा खूपबज
छान वाटत असत तम्हाला मग तुमचं एज्युकेशन वगरे गावातच झालं का पमच्या तर
हो हो गावाकडे म्हणजे आमच्या गावाकडून भडगाव पंधरा किलोमीटर आहे तिथं जावा लागतो आम्हाला शिक्षणासाठी पेपर वगैरे द्यायला पण
हो काय मग ते ट्रॅव्हलिंग वगैरे करायलाग बस म.
हा
म्हे तुम्हाला सवय प्रवासाची वगैरे
बालपण तर म्हणजे गावामध्येध्येच झालंय ना म्हणजे पहिली तर दहावी पर्यंत आहे शाळा आमच्या गावामध्ये मग बारावी नंतर बाहेरच जावा लागतो आम्हाला.
अच्छा अच्छा ह् आम्हाला काय नाही आम्हाला ला आमच्या गावामध्ये जवळ आम्ही चालत गेलं दहा पंधरा मिनिटात की आमची शाळा आहे
हो का
सगळ्या जवळ हा चाले छान वाटलं तुमच्याशी बोलून
हा मला पण छान वाटलं तुमच्याशी हा बाय.